हॅ
हा हॅलो बोला.
हा हा आता कस काय लागलं काय माहिती रेंजचा प्रो रेंज प्रॉब्लेम
रेंजचा काहीतरी प्रॉब्लेम अर आता बघा त्या आगे त्यायला लावलं, त्याच्यामुळे माझे दोन कॉल खाली गेले.
आता कुठले सौंदर्यचे?
नाही नाही इचच आपल्या गावातले ते सतीश हगीची
ते सुनीता हागे अरे माझ्या याच्यावर पाठवशी नंबर माझ्याजवळ होता, पण काय झाला काही दिसलाच नाही तो नंबर.
बरं, बरं, पाठवीन ना.
हा त्या माझ्या घरी आल्या होत्या, त्या दिवशी
हो, ना आता त्यांना केलं त्यांच्या पुढ मग त्यांच्याच्या दोन एचार लावले तर माझे, दोन कॉल खाली गेले.
हो त्यांना उचलता नशीन आला मग एकत
काय माहिती काय झालं होतं.
त्यांना मी सांगितलं लोकेशन ऑन करायचं, लोकेशन ऑन नसलं की नाही
हो काय मग असंच काही असेल, त्यांना ते काहीतरी झाल असेल हम्. हो, मग होते बरोबर आहे तसं होतच नाही ते नाही तर आता आतापर्यंत, आता पर्यंत जेवढे गेले कणी माझे तेवढे सगळे म्हणजे चांगले गेले, पण हाय सध्या दोन कॉल त्या ताईला लावले त दोन्ही खाली गेले.
नाही मग तसं नाही पाहिजे. लोकेशन अ असलं तर अ, बाकी या्याच्यात मला लोकेशन ऑनच ठेवा लागून राहिल, ना दिवसभराच ऑनच आहे. नाहीत
प जेव्हा मी इन्स्टॉल करतो, तेव्हा ते आपल्याला मागांग म्हणज. परमिशन मागते ते लोकेशन त्यामुळे तसच काहीतरी झालं असेल म्हणून झालं माझे दोन्ही कॉल खाली गेले त्यांच्या हच्यात
नाही ते आता कॉल लावशील ना, तू त्यांना पहिले तर त्यांना सांगायचं, लोकेशन ऑन करा म्हणून
हो तसंच सांगायला लागेल, ना आहेत येत ना अजून दोन तीन जणी आपण त्यांना, करून घेतो, आता एक ते आढावताईआहे, त्यांना करते.
नाही झालं. विशाखाचं झालं.
ते झालं नाही काय शिवलने
हा तीस हा विशाखाच झालं, तीन ती तीस कॉल झाली तिचे -
म, आता त्त्यांना लागणार नाही ना
नाही आता नाही लागत, हे वृषालीचही झालं तिसचं.
बापर झालाय, का मागे
हा तीस झाले त्यांचे कारण मी आज सकाळीच लावला न
हा त्यांच नाव भाग्यश्री आहे, का भाग्यश्री अडावा नाही, भाग्यश्री अडावा ताईपण आहे. त्यांचंच झालं हा, काय नाहीत मग त्यांना आता मी कॉल करून विचारते. तुमं झालं का नसेल झालं ते पटापट म्हण तुमला दो वेळा कॉल करूनग्यत ते
अ तर भाग्यश्री पण आहे अ, तर मी, काल तेल्हाराला गेली होती, ती
हम्म, हम्, हम्
आणि आज लावला तर म्हणे, माझे झाले, म्हणे, तीस.
हो का मग झाले, अस ना त्यां कारण त्या दिवशी मी कॉल केले, ना तर त्यांचे, लग बग तीन चारच राहिला, ते बघत बाकी झाली होती, त्यांची
हा मग मी लावला, ना ते काय म्हणे लावा म्हणे ताई माझ्या याच्यावर मी लावला तर तो कॉल उचललाच नाही गेला, तर मग म तिला म्हटलं कॉल उचलले म्हणे, माझे तर आले म्हणे त तीच म्हटलं सांगत खरी मग म्हटलं तुझ्या तीस झालंय, तर मग लागत हो नाही म्हटलं तसं तो
हो नाही आता तुमची यातली किती बाकी आहेत तुमच्या आता यातली किती बाकी आहेत.
दोनच बाकी आहेत ना माझे,
मगं अस करा ना मग तुम्ही मला दोनदा परत करा मी तुम्हाला दोनदा करून टकत हून जातात तुमचे कंप्लीट होतात माझे पाच होऊन जातात मग
आताच्या आता झाले पाहिजे पण
वा वा होते ना बोलायला, काय तुमला माहित आहे बाया म्हणजे गप्पांच भंडारच असते. नाही खरंच ना नाही, नाही होतात, होतात हा हो कनेक्ट झाले की होता आता माझा झाला आता परत तुम्ही समजा एकदा केला की परत मग मी तुम्हाला ते म्हणजे तुमचे आणि माझे दोघीचे कंप्लेट होऊ जातात दो दोन कॉल म्हणजे कोणाला शोधयचच नाही आपल्याला नाही ना खरंच ना असंच करायला बघते नाहीतरी गप्पांचा काय विषय फक्त असलं की झालं विषयावर बाय वाढवतात
तेेत आहेच विषयी वाढतच जाते.
हा तेच ना, तसं काय आता समजा रोज बोलणं होत नाही.
नाही कोणाच
आता अस, हम् आता असंच बोलून घ्या मग मी तर तसच करुन मला ज्यांचे कॉल येऊन राहिले त्यांना तसंच सांगते तुम्ही मला पाच वेळा करून टाक कॉन्टिन्यू, मी तुम्हाला करून टाक होऊन जातात मग दोघींचे दहा.
बरोबर हाय
हम्म, विषय का पहा आता आम्ही दोघीनीच समजा देवरानी -जेठानीन दोन -दोन, तीन- तीन कॉल करून घेतले, आता दोन, दोन राहिले तेही करून घेऊ.
आव हो, आता आज भरीत नाही ना पुनम?
नाही आज घर नाही गावात, गेलेले त्या तिकडन आल्यावर पाहा लागत ना आता.
आज बड्डे हेय ना तिचा?
हो वाढदिवस हाय
मी सकाळी स्टेटस पाहिलं म्हटलं हिचा बड्डेय आज
हो
म्हटलं मग नंतर फोन केला, ती म्हणे मी आईच्या घरी चाली म्हटलं जाय म्हटलं आज तुझाच दिवसाय म्हटलं. कर एन्जॉय
तसं ही कुठे जयाला भेटते बायांले लई, घरातल्या घरात घरातल्या घरातच अस नुसतं फक्त, हम्म जबाबदाऱ्या दुसरं काय.
बडोदा ते कुऱ्याजवळच हाय ना हे?
हो हो कुऱ्याजवळच कोणत कोण तिकडे, कुऱ्हा मुक्ताईनगर आहे ना तिकडे.
कुर, कुऱ्या काकोडा हा आता आम्ही जळगाव हून गेलो होतो त वडोदा लागलच होतं ना आम्हाल.
कुठ कुठ गेल्या होत्या?
कुऱ्या लग्नाला गेलो होत ना आम्ही
हाव का हा तुझ्या रिलेटिव्ह मध्ये कोणाचं लग्न असल.
हा ह्या आमच्या उशा अक्का आहेत फ्लॅट वरचे त्यांच्या नातीचं लग्न होतं, मुलीच्या मुलीच.
हो का त्यांची मुलगी म्हणजे तिकड दिलेली हाय का कुऱ्याला?
हा कुऱ्यालाच राहते न ती, जावरे म्हणून आहेत.
हो का हो ते मला वाटत सांगत होते ते सर, की आमचे रिलेटिव्ह आहेत म्हणून तिथं
हाव का कोणती सर?
कोळी सर
हा हाव मग तेच सोनू ताई त्यांची भाची.
ह हा त्यांची भाचीच मग त्येच सांगत होते की बा, कोणतरी आहेत म्हणत माझं रिलेटिव्ह कुऱ्यालाच असतात म्हणालतीत हम्म
अ, वडोदयाच्या पुढे गेलं की, तिथूनच गाडी लागते ते मग साईनगर, त्याच गाडीन मंग तिकडे जाता येते.
हो जळगावलाच लागते न ते.
नाही जळगावहुन तर लागते पण, एक संध्याकाळचा साडेपाचचा टाइम हाय, तो मुक्ताईनगर आहे डायरेक्ट.
हो
तर तो जाते, गावातून कुऱ्यातून. हम्, मग त्यानेच गेलो होतो आम्ही संध्याकाळी.
हा ना दूर आहे कि जवळ आहे मग ना.
आ.
दूर आहे की जवळ वाटलं म्हटलं मग बडोदा गाव?
नाही आमच्या आता खामगावला जातो आम्ही तश्या सारखंच आहे हे.
हा नाही तस तेवढंच घंटे लागतात दोन घंटे जातात जात
हा अह तशी जळगावला वगैरे माझी मावशी असते तिकडे वडोद्याला.
अ वडोद्याले
ते वडोदा पानेहेरा आहे ना.
हा फात हा ते पानहेरा वेगळं आहे.
हा देवीचं तर तिथं असते माझी मावशी
हाव का हो ते वेगळं आहे मग ते खांडवी साईड इकडे आहे ते.
हा तर रेल्वनंतर तो आम्ही म्हणतो बसस्टॉपच आहे रेल्वेचा म आम्ही खामगावून बसत रेल्वेनच जातो मग
हो आता आम्ही जातो समज आम्ही बाईक न जातो खूप जास्त ना
हा तुम्हाला ते बस यान जायचं कामच नाही पडत ना बस.
नाही आता कुठं दूर कोणीच नाही ना जवळच आहेत सगळे जास्त दुरबीर
हा त्याच्यातच्यान मग ते गेलं की तिकडच्या तिकडे सगळेच्या भेटी होतात.
हा आता फक्त मावशीच आहे माझी दुर बाकी सगळे जवळच आहे.
हाव का.
हम्म मावशीच घर तर लग्न झालं त्यापासच म चालू आहे या या माझ्या लग्न सहा वर्ष होऊन गेले पण अजून नाही गेलो आम्ही
कोण्या गावला असती?
ते का नंदुरबार
हा दूर आहे मग.
हा हा दूर आहे ना मग तेच ना किती दिवस झाले सहा वर्ष झाले तेच तिकडे भेटले मग. जायचा प्रश्नच येत नाही अस ते ते झाल गेल्या वर्षी ती येते सर्वांची भेटी घेऊन चालली जाते.
ते काय दूर असणाऱ्याच तसच आहे.
हा तेच ना तेचे तेच पण भेट घेऊन जाते मग आम्हाला जायचं काम नाही पडलं अजून आता काय मावसबहिणीच्या लग्नात जोग आहे का
दूर असते की तसच आहे मग.
हो ना तसंच आहे आता मावशीच म्हणजे मावशी तिकडे कोणीच नाही आहे तिचे सग ते सगळे इकडेच आहे फक्त मावशीच तिथे एकटी भेटून चालली जाते.
हा बरोबर आहे.
हम्म.
आम्ही गेलोत आता जळ जळगावच्या पुढे गेल्यावर तो स्टॉप लागला म्हटलं ग हेच आहे ग हीच गाव.
हाव हाव हाव. तिथं ते हा फाट्या सारखाच आत आत मोठं गाव आहे. तसं रस्त्यावर टाईपरी पण आतमध्ये आहे ते थोडसं आतमध्ये खूप मोठं गाव आहे.
हा आमच्यासोबत त्या खुर्दाच्या आक्का होत्या.
हम्म हम्म हम्म.
तर मग त्यांनीच सांगितलं हे वडोदा आहे म म्हटलं आमच्या गावात सुना आहेत म्हटलं. तर हा ओळखतात त्या तुम्हाला.
हो न ओळखतेत ते.
हा ते आक्का इथं आता ते हे सागर खोडे नाही काय?
हा हा ह हम.
ह त्यांची आत्या
हा त्या ओळखतात म्हण कारण त्यांना ओळखणार बाबाची ओळख हाय तर ओळखणारच आहेत ना.
हा मग त्या म्हणत हेच गाव आहे म्हणत तेच आम्ही ओळदा विचारलं तर म्हणत हेच आहे.
हो तेच आहे मग मी चांगलं आहे तसं कुठ फिरलंय जात म असं पण मोठे रिलेटिव्ह असले दुरदुर की मग जाणं होते.
नाही मग आता आमच्या इथं कसं आजपर्यंत आई बाबाच लग्नाला जायचे आता आई बाबा काही जात नाही मग आम्ही गेलो तर मग ओळख होते.
होत नाही तसंचय ते घरातून निघल्या शिवाय ओळख होत नाही मग असं आहे.
अरे अरे कुरा गावच काहील पाहिलं होतं आम्ही.
हो हो ना.
आम्ही गेलो होतो खामगाव पर्यंत तिकडे
परिसरात ठेऊन जाते आता इक तिकडे जाण मध्ये ओळख खूप होऊन जाते.
हा त्याच्यानंत तिकडे काही कामच नाही पडत मग गेलो तर मग सांगतलं तेनी इकडे आवडत आहे.
हो ना. हा ओडोदा आहे दोन आहे तिकडे एक पानीर ओडोदा आहे आणि एक ही ओडोद आहे.
हम्म आपल्या बोल्या बोल्यामध्ये माझा पूर्ण स्वयंपाक होऊन गेला.
नाही मग तसच आहे हे. ते तसंच आहे पंधरा वीस मिनिटाचं काम राहते पण ते काम अटकून राहते ना आपलं.
होा तेच ना मग आता मी म्हणजे फोनही केला आणि समजा माझं बोलण झालं आणि कामही झाल. कामही झाले सगळंच झालं आता एका हाती स्वयंपाक ते झालं पहिले सगळी तयारी करून घेतली आता फोनार कान लावून लावून म्हणजे करून घेतला पटकन सोयपाक.
कॉड नाहीत का तुझ्या जवळ?
नाही कॉड आहेत पण आता ते वर आहेत ना ते आणावे लागतील आणि ते कॉडचं कसं थोडं टच झाल कि लगेच कॉल करून जात. माझ्या ते यायचे आहेत त तचे आहेत त ते लगेच कट होवून जाते.
मीस आज गायत्री लावून मागतले म्हटलं ब यारे याच्यावर एक तर कसा आवाज नाही येत.
हो.
मग कोण काय म्हणते तर काही समजतच नाही ना.
हो ना तेच ना तेच तर मोठ आहे.
मग ति म्हटलं आज कॉड लावून दे म म्हटलं आज फोन सुरू सुरूच आहे सकाळपासून
हो उलट ते पुरती पण कॉड लावले की.
हम्म आपल्या कामाही होत हम्म बोलले ते ना.
हो बोलले जात ते हम्म बाकी का अजून तुमच बाकी अस झाले का दहा मिनिट?
हो दहा मिनिट झाले.
बरं ठीक आहे ठेवा मग मी
हा मग हा अर्ध्या एक तासन लावते मग मी फोन.
ह ठिक आहे चाले तुम्ही मला जा परत म तुम्हाला लावते म्हणजे आपले आताच चार कॉल कंम्पप्लेट होऊन जातात दोघींचे.
हां, हो हो ठीक आहे.
हो, हो हो ठीक आहे चालेल.